हॅलो
हॅलो
हा बोल रे
काय करायला?
खाण आहे माइंग्राव खेद बसलेलो.
काय माइडक्राफ्ट
हो माइन क्राफ्ट
काय मी म्हणजे मी ऐकलोय सोड युट्यूब ला काहीतरी गेम का काहीत आहे ना काय विषय आहे त्यो
गेम आहे रे आपली नॉर्मल काय घिता गेम मध्ये कधी खेळणार नाहीस.
नाही नाही म्हणजे काय काय असते काय विषय?
हे बघ त्यांनी पहिल्यांदा आधी थीम कशी दाखवले होतेडक्राफची टीग आहे की तुला अस ठिकाणी स्पॉन करताय.
हम.
कि जिथं सगळीकड असे झाड सगळं जंगल टाईप असते समज. ते म्हणजे डोंगर, नद्या. अस सगळं असते आणि दिवसभर तिथं तुला काय मिळणार नाही. दिवसभर तू सर्वाय करायचस.
हां.
झाडापासन म्हणजे त्यात अस क्र काहीतरी बॉक्स आहे नाव आठव ना आज लई दिवसा नंतर खेळायला लागलोय. मग त्या तो असं बनवाचच वेगवेगळ्या गोष्टी लाकडापासन तेन अस तू खायचस सर्वाय करायचस प्राण्यांना मारयचस. वेगवेगळी हत्यारं तयार करायचीस.
हम.
असं असतय त्यात. त्यात काय असते की तुला रात्रीपर्यंत समजतो तर आज जन्मालास तर तुला रात्रीपर्यंत काहीतरी तुला राहण्याचा जो वाड करा लागते आणि एक बेड तयार करायला लागतंय. समज असा विषय असतो. मग तोय काय विषय होते रात्रीच तिथं बाहेर पडते असं झोंबे त्यात हे दाखवले.
हां.
ते बाहेर पडतात आणि जर तू समज रात्री जाऊन फिरायला लागलस. झोंबी त्यानंतर एक अशा मकडी
हा.
असं असते ते तुझ्या अटॅक करते आणि तू मरतेस तुला त्यात न वाचत वाचत म असं सर्वाय करायच असते. मग त्यात तू पहिल्यांदा बेड बनवतेस. मग बेड कसं बनवा जात बेड बनवायला बेसिक गोष्टी लागते. त्यात लाकडं.
हा.
आणि समज त्यावरती आता ते बनवायच तर त्याला एक अशी मिळ हे लागते त्या टाईप
हा.
मग त्यांना तू मारायचस त्यास्नी बेड बनवाचास.
ह हम.
मा असं ते गेममध्ये असते त्या. अ काय विषय आहे, तर समज तू आज गेलीस तर ते. पूर्ण खाण्यासाठी हुडकायचं त्यानंतर तू जे तू रियालिटी करतेस सगळं सगळं त्या आगीमध्ये आग जळवण्यापासून सगळं पाणी तेन सगळं. त्यात तुला पाऊस पण बघायला मिळतील.
हम्म
असं करत करत तू घर बांधा पाऊस थंड हे पण बघाय मिळते त्यात
बर्फ
बर्फ पण आहे.
आहे होय.
हा बर्फ पण तेन सगळं आहे आता आणि माझं परवा मित्र सांगालत कि त्यात म्हण आता भूकंपतीन सगळं ऍड करणार आहे.
असं आहे होय म्हणजे पूर्ण असं रिअल पण येत
हा सगळं रिअल जी आर्त टाईप सगळं रेल आवरती ढग बिकतीन सगळं
हा हा
त्यामुळे गेम खेळाला तर ती भारी वाटते पाय सर्वांन बरोबर हा मित्राबरोबर खेळू शकतेस वेगवेगळ्या सर्व्हर मध्येे खेळू शकतेस
आणि
हा एवढच की हे बघ ती गेम आहे क्रिएटिविटी वर त्यामुळे जन काही विद्यार्थी त्या गेमला पण वैतागून सोडत्या कारण सर्वाय करणं वेगवेगळ्या गोष्टी शिकणं त्यातल्या एवढ्या पण सोप्या नाही त्यानंतर तू मायनिंग करायला जमिनीच्या अंडरग्राउंड जाऊ शकते समज एक कुल्हाडी बनवलीस ती कुल्हाडी मग मायनिंग करत करत करत तू खाली जायच जमिनीच्या
हा
अन तिथं जाऊन तू तिथनं जाऊन तू डायमंड ते आनायच खालणं. कोळमे हे ते पेटवण्यासाठी असं काहीतरी आहे बाबा ते
काय व्हय
हा अनेक मोड असते त्यात क्रिएटिव्ह मोड म्हणून
हा
त्यात काय तुला सगळं रेडीमेड मिळते त्यात काय तुला कराव लागत नाही
हु हु मग त्याच हे आहे का म्हणजे पेड गेम आहे का
पेड पशी हेला घे प्लेस्टोरला
हा हा हा
माझ्या मित्रानं कुठनं घेतलेली की पाहिजे असली तर सांग तुला मी उद्या कॉलेज मध्ये आल्या सोडवतो
चालते गी उद्या आल्यावर पाठव मग मला
तुझ्याकडे तर पिसी आहे पिसीला तर काय केता ग्राफ सिस्टम येते काय त्यात भारी
हुं
गेम मध्ये त्यानंतर तू पेट पाळू शकतेस तुझा जे प्राणी जिवंत मध्ये आहेत ते सगळे प्राणी आहेत पक्षी बिक्षी सगळं त्यांत असं वेगवेगळे वर्ड आहेत त्यांत ड्रॅगन आहे
हां
स्वस्त दे सगळं त्यात क्रिएटिव्ह मोडपेक्षा सर्वायवल मोड मध्ये खेळायला मजा वाटते सगं बनवत खेळणं
हा हा हा
एवढं पणं सोपं नसतं सगळं बनवंन
ते तेचं भारी ठेवीन
टोटली म्हणजे जेवढ्यां गेम आहेत त्यांमध्ये सगळ्यांत की बेस्ट क्रिएटिविटी गेम्स आहे
हां हां
माइंन काॅप तशी
बघं बघूंया की लॅपटॉप वरं घेऊन चालतं नाहीं ते
हां
नाहीं तरं घरांतली मंग वोरडत्यांतं
तिथूं जरं पिसीव होतं त्यांचं कायं झालं मंग
तो हे झांला म्हणजे त्यांचं जनरेशन पणं कमी होतं नां
हां हां
आणि एकदंम जुंना होता तो मंग झांला खरांब त्यांत मी एक नवीन सॉफ्ट ओएस इनस्टॉल केलं मंग ते खरांबचं झालंय
हां हां
तेवढां लोड हे झालं नाहीं त्यांला.
जे प्लान हांय कायं?
झेल्पान हांय नाहीं मंग कायं बी
बरं बरं बरं आणि बाकीचं तूं कुंठली गेम खेऴतीस कां
मी एकचं खेलतोय पबजी खेलते बघं
जीम मी कधीं ट्राय केलेलं नाहीं कायं असतंय जीम- ऐकलं मी पबजीच्यां बाबतींत
हां
तरी गंन चं गेम तेन हायं मलां डिटेलमध्यें माहित नाहीं
ती पणं भारी गेम आहे त्यांमध्ये कायं विषय आहे आंता म्हणजे श म शंभर प्लेअर असतांत हा
बरं
अ तूं खेलंतीस किनी हं
हां हां आंता बोल
तरं गेम तसंच आहे रे एकटं पणं खेळूं सकतोस दोघां बरोबर पणं खेळूं शकतोय आणि पूर्ण चौघांची टीम करूंन पणं खेळूं शकतोस मंग अं हे पणं करूं शकतेसं कायं असं आनोन प मेंबर पणं असतां त्यांमध्ये आणि मित्रांच्या बरोबर पणं खेळा येत्यां त्यांन तरं जो मोटां मॅप असतोय कां नी तो खेळूंन खेळूंन जोपर्यंत ल लेवल दहा लेवलपर्यंत जाईत नाहीसं तुं तोपर्यंत दुसरा मॅपनलॉक वतं होतं नाहीं तो बारकां असतो
मंग खरं तरं कु कुठल्यां कंट्रीचाम बसते मोठां
त्यो वेगवेगळं आहेतं म्हणजे आपल्या इंडियातलं तरी कायं नाहीं वेगळां आहे त्यो
इ ते वन बनवलेली स्वंतः ची
त्यांचा पणं अंसू शकतोय कायं माहित
बरं
हम्म त्यामध्ये पण असाच विषय उतारलास कनी तू विमानामधन
हा
ह कि मग घरांच्या मध्ये जायचं तिथं पण बिल्डिंग तेन आहेत
बरं.
बिल्डिंग मध्ये जायच, ते गण तेश आसत्यात, गण असतय, त्यानंतर मेडिकल किट पण असतय
हा
गन, मेडिकल किट आणि हेल्मेट पण असते. हेल्मेट मध्ये तीन प्रकार आहेत त्यामध्ये.
हा बरं.
लेवल टू आणि लेव्हल थ्री. साकरी मध्ये पण तसच प्रकार आहेत लेव
गोळ्या लागत नाहीत का त्याला लेवल जास्त असली तर.
जे लेवल वनचं असलं का नाही जास्त डॅमेज पडणार लेव्हल टू टूचा असल की जरा कम पडणार आणि लेवल थ्रीचा असलं की मग सगळ्यात कमी, हम्म
हा हा
मग तसच जॅकेटच पण आहे, त्यानंतर त्यामध्ये गाड्या असत्याता आपली हेची एक गाड आहे कसली अ बग्गी म्हणून एक असतया
बरं.
त्यानंतर फोर व्हीलर एक असते, टू व्हीलर असतया.
बरं.
त्यानंतर गण असत्यात.
गन आपल्या ज्या सगळ्या आहेत रिएलटी मध्ये त्या सगळ्या काय?
हा तेच की अ एडब्लू यम ऐक आहे.
हा.
ए के फोर्टी सेवन एक अस्त्या. पिस्तूल असतया त्यानंतर अ कार नाईंटी असतया.
बरं.
त्यानंतर ही एक असते आपली कुठली थॉम्सन एक असतया.
हा.
आणि कुठल्या आहे बरं आणि एक हे्या आहे त्यामध्ये फ्लेअरगन म्हणुन एक आहे. फ्लेअर गन उडवलास की ण तो आकाशामध्ये.
हा.
कि विमनामधन हे येतेय काय ते ड्रॉप येतो एक बॉक्स येते मोठा.
ड्रॉप, बरं.
ते ते जेव्हा तो फ्लेअरगन दिशील त्यानंतर एक पाच मिनिटानंतर तिथं विमान ती बॉक्स सोडणार तू ज्या जागेवरन अ केलेस का नि गण उडीवलीस.
हा.
तर तिथ ते बॉक्स येते त्या बॉक्समध्ये मग सगळ्यात हाय लेवलच हे असते म्हणजे हेल्मेट लेव्हल थ्रीचा असते जॅकेट असते आणि अ स्नायपर एक असत्या एडब्ल्यू एम.
बरं
आणि एक एकदा म स्कोप पण असते
स्कोप म्हणजे ते बघते त्यात नाही काढवाय ना
हा मो टू टू एक्स मध्ये जर असं जवळच दिसते टू एक्स थ्री एक्स फोर एक्स सिक्सेस आणि एटेक्स एटेक्स हि सगळ्यात लांबचा सगळ्यात केवढ्या पण लांबचा असू दे तुला त्यातनं दिसणार
मग एटेक्स मध्येजे एवढं मोठं मॅप असतात ते एटेक्स जाण्या एवढं
हो लय मोठ्या मॅप असत म्हणजे त्यात सांगू तुला ब पंधरा ते वीस नाव आहेत ब स्पॉट ला प्रत्येक
बर
असं आहेल मोठा मॅप आहे त आणि शंभर प्लेयर असतात ना आणि ठरवायक टायमिंग नंतर झोन बारका बारका भेेत जातोय पूर्ण आणि जर त्या झोनच्या आत तू राहिलास तर तुझी हेल्थ कमीवीत जातीया आणि तू मरतोयस तिथं.
किती हेल्त असत्या?
हेल्त म्हणजे असं काय त्याला काउंटिंग द्याय नाही त्यांनी क आपल्याला कळ आसा बारिकहे आडवा तेव्हा कळते ते मग तू मेडिकेट किंवा कॅन पिलासकनै कॅन पण मिळती तिथं
बरं
म्हणजे एनर्जी ड्रिंक थोडक्यात ते पिलास की हेल्थ वाढते या आणि मेडिकेट एक मोठ तासते ते खाल्लच क नाही जर तुझी पूर्णच कमी असली क नाही पूर्ण शेवटपर्यंत फल होती
म्हणजे ह्यात आमच्यात कसं असते रिअल ज्या गोष्टी खायच्या असतात की त्या खाल्ल्यास किती जी एच पी वाढते
हम्म
म किती जण खेळू शकतात एक म्हणजे किती जण असतात किती मिनिटाचा डाव असतो
आसं काय नाय प्लेयर जेवढा वेळ राहतील का नि म्हणजे झोन वर असतय ते म्हणजे टोटल अर्धा पाऊन तासात जर टायमिंग तरी असतय ब तेवढ्यात पूर्ण होती झोन बारका बारका व्हइत येतोय आणि शेवटला पूर्ण बारका होतोय.
म्हणजे बारका बारके म्हणजे प्लेयर किती असतात सुरुवातीला?
शंभर.
एवढं प्लेर असत्या?
होय शंभर पसनं म शेवटला जो राहील त्यो त्याला चिक् कंडेेनर मिळतोय. असाय. बघ तू. हितं येऊन बग मग मग काय झालं तर
चालतंय. बघतो ट्राय करून. घेतली की सांगतो तुला. खेळू आपण एकत्र. चालतंय. ठिऊ का? हा.